ह
हॅलो हा आवाज येत मॅडम
हो येतो येतो हो
हा हा मला पण येते
अच्छा झालं का मॅडम जेवण बाकी मजेत आहे चहा वगैरे झाला आता हा हां हां बरंर कुठले आहेत तुम्ही
मी मुंबईत
अच्छा मुंबईमध्ये भरपूर ट्रॅफिक असते ना
हा खूपच असतें
तुम्हांला असा साधा प्रवास करायचा म्हटलं तरी लो लोकल न जावं लागत असेल ना
हा म्हणजे सा साधा तर आम्ही करू शकतच नाहीये इतकं हे झालंय पण ते करावच लागतो ट्रेन मध्ये जावच लागतो आम्हांला असं आहे हा म पुढे ह पॉल्युशन खूप वाढलंय ना
हम्म हम्म हम्म
म्हणून इतकं पॉल्युशन आहे आता तर बघा एक दोन तीन चार दिवस पाऊस होता त्यांच्यामुळे जास्त हे झालंय अ आता म्हणजे ते जनसंख्या पण इतकी वाढली ना हम्म
मग ते पाणी साचलं की अ सगळं ते गटारांची पाणी वगैरे पण तुंबतं ना तुमच्या इथे
हा
हा त्याच्यामुळे सगळं पाण्याचं पोल्युशन वेगळं आणि ऑलरेडी गाड्या वगैरे त्यांचं पोल्युशन वेगळं ट्राफिक
हा हा बरोबर सांगले का तुम्ही
हम्म मध्ये साचलेलं पाणी तरी किती दिवसांमध्ये जातं बर का कारण की ते भरपूर डेंजर ऐकलंय मुंबईचा पाऊस म्हटला म्हणजे नाही का
हा म्हणजे तीन चार दिवस लागतोच तरी म्हणजे काय ते कचरा वगैरे जातात ना आपल्या प्लास्टिक चे पिशव्या वगैरे ते त ते काय म्हणजे त्यांचं काय निकाल नसतं असं त्यामुळे
म्हजे तिथं हां
नसून जाते म्हणून
ड्रेनेज सिस्टीम अशी प्रॉपर नाही आहे का तिथे
नाही म्हणजे असं असेल सरकारकडे पण आता ते बघा इतकी पब्लिक अ मध्ये आता सरकार पण कुठे कुठे हे करणार थोडा आपल्याला पण हे करावं लागतं ना की बाबा आपल्या आजूबाजूला स्वच्छ ठेवा कचरा इथे तिथे टाकू नये आपण हो की नाय. कचरा कचरा डबच्यासख उ कााळी ते मोठे मोठे.
सगळ्यांनी प्रॉपर फॉलो केलं ना या गोष्टी तर होतील. काय होत आपल्यासारखे काही लोक फॉलो करतात आणि बाकीची लोक मात्र ते करतात. तसं नाही कचरा कुठेही टाकणार काहीही करणार. मग ते होल पण छोटे छोटे असतात मॅन होल वगैरे नाही का त्यांच्यात एकदा गेलं म्हणजे फसलं हम्म आणि नद्यांचं पाणी वगैरे समुद्रातच सोडलं जातं ऍट द एंड. आणि मग त्याच्यामुळे ते परत म्हणजे पावसामुळे पाण्याची पातळी वाढली. समुद्राची तिथ कचरा पण परत येत असेल ना लँड वर नाही का आजूबाजू.
हा येत हम्म.
हां मग ते पण बापरे म्हणजे. अ तसं बघायला गेले पावसाळ्यामध्ये तर पाण्याचं पोल्युशन भरपूर होत असेल. तुमच्याकडे कारण सगळ्या गटारीचं पाणी ते सगळं एकत्र.
हम्म.
तिकडे नद्या कोण कोणत्या आहेत बरं.
अ म्हणजे तस आसपासला ते असं हाय म्हणजे ते मरीन ड्राइव्ह वगैरे आहे आपले आपले . गेट ऑफ इंडियाचे हे खूप आ सार आहे आणि ज आपले जुहू चौपाटी आहे. खूप सारे. म्हणजे दादरला पण म्हणजे ते रस्ता एकच आहे पण ते तिथून तिथ. तिथून असं असं घेऊन जातात असं.
हम्म हम् हम्म हा म. साफसफाई वगैरे करणारे ते भरपूर साफसफाई करत असणार आहे ना पावसाळ्यामध्ये तर सारखी.
खूपच कराव लागत हम्म आता काय स्ट्रिक्ट झालाय. तसं मामलं म्हणजे गव्हर्नमेंटच्या म्युंसीपार्टी मामला ना खूप स्टिक्ट आलाय तसं. म्हणजे यामुळे पण तरी पण यावेळी काय माहिेत काय चालू आहे. त्या पाणी भरालायना क सगळ्यांचे म्हणजे गाडी. ट्रेन वगैरा सगळे बंद झाले.
पार्किंग असल्यामुळे पार्किंग तर सगळी पाण्याखाली जात असेलो बिल्डिंगांची नाही का
हा बरोबर सांगे.
हम्म हम्म कारण बिल्डिंग आहेत आणि पार म्हणजे तेवढ्याच लागत असतील ना तेवढ्या लोकांना आणि अंडरग्राउड म्हटल म्हणजे अजून. ते पूर्ण पाण्याखाली जात असेल तर सगळं खराबच होत असेल हो गाड्या वगैरे नाही. का किती नुकसान होत असेल ना.
हा.
हम्म हम्म हम्म मग ते परत सर्व्हिसिंग ला गाड्या वगैरे टाकाव्या लागत असतील ना क्लनिंगं साठी वगैरे.
हा ते करावच लागतो आता सुरतला पण बघा कि. किती हे झालय हे क नई म्हणजे मुबई मुंबई पेक्षा जास्त सुरत मध्ये हे कराव लागत कारण तिथे ना. हे फॅक्टरीज वगैरे जास्त आहे ना ते कपड्याची खानपानचे दुसऱ्यांचे तर तर तिथे काय जास्त तच चाल केमिकल वगैरे सगळ्यांचे प्लास्टिक चे पिशवी. या वगैर ते पॅकिंगचे असत ना. ते सगळं तर तिथे तर एकदमच चांगला डेंजर काम झालंय आता काय करणार. हम् मग हे त्या काय त्या म्हणजे पाणी जाण साठी काय कचरा आटकून जातात ना मध्ये रस्तच नाही नसेल तर काय करणार पाणीच थांबणार आहे असं आहे
हो बरोबर आहे मग ते पा पाणी वगैरे निघलं दोन तीन दिवस तुम्हाला सुखायला लागत असतील रस्ते वगैरे
हा त्यामुळे महाग झाले बघा स्कूल वगैरे कॅन्सल झाले कॉलेज वगैरा ऑफ ऑफिस वगैरे सगळे बंद होतात हा हा आणि त्याच्यामुळे ते बघा आता दूध वगैरे आपल्याला महाग होतात बाकी दुसरा काही आपल्याला. खरेदारी करायची आहे ख म्हणजे अन्न वगैरे धन वगरे. तर ते किती मार्क झाले ना त्याच्यामुळे मग हे काय पॉल्युशन. ना बाकी काय हेच ना आणि आपणच करतो. दुसरा कोन नाही करतय जनसंख्याच करतय पण नाही आपल्याला समजायला पाहिजे.
नाही मग ते पोल्युशन असं पावसाळ्यात कंट्रोल करण्यासाठी अ तुमच्याकडचं गव्हर्नमेंट भरपूर काही कामं ण करत असतील ना काही उपाययोजना तुम्हाला सांगत असतील किंवा काही दंड वगैरे पण आकारणी होत असेल
हा तसं होतात ना म्हणजे तसं काय वी आय पी सोसायटी असेल ना तिथे तिथे जसं की बँक ्र सईड दादर सईड अ सीएस ड अस आहे म्हणजे तिथे तिथेच् फॉम वगैरे असेल अ अ अ एअरपोर्ट वगैरे असेल तिथे तिथे म्हणजे दंड वगैरे असे आणि तिथे वही आय पी आपले सुरक्षा ठेवतात असं क बाबा कचरा वगैरे टाकू नय स्वचछ ेवा तर तुम्ही तिथे पण ध्यान द ना
बरोबर मसं छोट्या मोठ्या सोसायट्यांमध्ये वगैरे नाही का फॉलो करत लोकं
हा ते काय हे असतात ना नॉर्मल चोपडेपट्टी वाले या पण ते ग्राउंड ला सोसायटी वाले असतात ना ते काय जास्त फॉलो करत ना
अच्छा
इथे तिथे ठथगणं करणं काय पण कचरा टाकायचं खाल्लं तर एकना ट्रेन मध्ये बसलो होत ट्रेन मध्येच गंदगी करायची असं
ह् ह् ह् बापर मुंबई म्हटलं म्हणजे ते शहर किती छान आहे आपण छान मस्त ठेवलं पाहिजे ह ना सगळ्यांची जबाबदारी तिथे राहणाऱ्यांची बाहेरून येणाऱ्यांची सुद्धा इव्हन नाही का
हम्म पहिलं काय जनसंख्या कमी होती तो चांगला होता तिथे म्हणजे माझ देखणी मु म्हणजे आधी टाईमला खूप छान होता पण आता काहीच म्हणजे सगळ ये झालं
ोल्युशनच खू एवढं
पॉलून तेच आता सगळ्यांचे म्हणजे हातात बाईक आहे कार आहे असं आहे मोबाईल दे तो पण पडस असेल ना हे क ना
हो ते पण पॉोल्युशनच आहे आता तुमच्या इथं ट्राफिक बाप रे एवढी असते इथे ट्राफिक एक एक दीड दीड तुम्ही ट्रॅफिकमध्येध्ये असतात म्हटल्यावर किती ना बाहेरून एवढं थकून यायचं ना अजून ट्रॅफिक मध्ये खूप डेंजर काम आहे बाबा एवढी ट्राफिक म्हण आपल्यावर त्यातून गाड्यांचा धूर वगैरे किती निघणार? किती पोलुशन क्रिएट होणार? खूप कठीण आहे मग त्याचा परिणाम थोडक्यात असाच होतो ना पाऊस जास्त पडणार नाही, तर पडणारच नाही वा दळ वारे आहे ना तिकडे समुद्रात तर किती वादळं वगैरे पण येतात.
हा
हो मग आता पावसाळ्यामध्ये तिकडे वातावरण कसं असतंय म्हणजे असं दमटच असतेस कसं उन्हामध्ये व व गावनळ्यामध्ये खूप गरम होते
म्हणजे आपलं ह ज साईड वेस्टर्न ला साईड आहे आपल्या छत्रपती शिवाजी साईड तिथे म्हणजे वातावरण एकदम चांगलं आहे किंी सोसायटी चांगली आहे ना तिथे सगळं
अछा
म्हणजे साफसफाई असते व्ही आय पी सिस्टम असते असं तिथे चांगला दीस म्हणजे लागतय पाठी चागलं
आणि असं म्हणजे दमट वातावरण पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यात जसं घाम येतो बघा खूप तसंच पावसाळ्यातही तसाच घाम येतो का की पावसाळ्यात वातावरण थोडं वेगळं असतं?
नाही थोडासा वेगळा असतो, थोडासा वेगळा असतो ह्
म्हणजे दमटपणा कमी होतोय ना थंडावा थोडासा वातावरणात, हुं हुं पण थंडावा म्हणजे ते सर्दी, खोकला ह ह जर्म्स वगैरे भरपूर प्रमाणात वाढत असतील ना तिकडे? जन जीव जंतू
हा तेच तर आणि काय पाणी वगैरे आपल्याला हे दोन तीनदा अस पाणी अस आणून उकडूनच प्यावा लागतो.
हो इव्हन प्युरिफायचं पाणी सुद्धा तुम्हांला उकडून प्यावं लागत असेल ना
हा हा तेच तर
प्युरिफाय मधून प्युरिफाय केलेलं पाणी सुद्धा प्युअर नसतं. कारण की परिस्थितीच तशी आहे.
ते आपलीकडे आहे, असं आहे.
हो नाही आणि आजकालची परि नीडच आहे, ती गरज आहे. पाणी उकडून प्यायला पाहिजे नाही तर सगळे व्हायरल इन्फेक्शन एवढं पसरतय सध्या बापरे! पाऊस इतका पडला ना दहा दिवसामध्ये की त्याच्यामुळे ते होणारच आहे म्हणा, नॉर्मल पण आहे.
हुं हुं ह
हुं मग आता एक काम एक्स्ट्रा वाढतं आपलं पाणी तापवायचं
हा ठीक आहे चला आपण नंतर भेटूया, कॉल करूया.
हो